हा बर आहे काय? हॅलो. हॅलो. हॅलो, बोल की. बऱा आहेस काय? हॅलो. हा आला आवा हॅलो, हॅलो. बरी आहेस का? आहे की, तू? आहे की, घरी आहेस? हं. जेवले, तू?
जेवलो, बरे आहेत सगळे?
हं, आहेत आहेत बरे. तिकडची?
आहेत सगळी बरे आहेत.
काय चालुय मग?
काय नाही, निवांत आराम चालुय.
हं हं, हवामान कसंय तिकडं?
लागालेत गरम व्हालय, उष्णता लय हाय.
टायमर प्रयोशनता, तुमच्याकड आहे? होय. हं झालं. अं हा, मग आणि काय?
काय नाय. घरातले बरे हायत सगळे? बाळ ते बर हाय? फोन बिन करत नाही, कुठं?
हायेत हायेत. कुठं बाळात असतोय दिवसभर. त्यामुळ कुठं करायचं होत नाय फोन.
करायचं दिवसातनं एक वेळा.
तस असतोय की, एक वेळा असतोय दिवसांतन.
हम्म.
काय जेवलास?
जेवलो आपल पुलाव खाल्ला.
पुलाव खाल्ला कोशिंबीर होती हे होतं. एवढंच
मग कुठं फिरायला गेलतास का नाय
फिराय नाही गेलो आता बघूया कुठेतरी मोठी ट्रीप करणार ये. गोव्याला जायचा विचार आहे, येणार आहेस काय?
नाही नाही. बघूया. मग न्यायला कधी येतोयेस होय लागलेत की
हा हा.
लय लागलेत आंब
आणखी नारळ
ह. हा मग आज काय सुट्टी
नाही नाही गेलतो कामाला आले मघाशी सात वाजता सुट्टी कुठली काय सुट्टी आता एक मे ला आहे. निवांत आहे त्यांना निवान कसाकच चालुये मस्त चालूये.
हा. हम्म, तिकडे येणार आहे मी फिरायला अ काय काय रेसिपी शिकलास?
रेसीपी काय झुणका कराया शिकलोय.
आणि एवढंच हा
एवढंच रेशी पेशीपी आम्ही कधी काही शिकाय नाही, आमच्या आईबाईनी काय एकटं सोडलं नाही आम्हाला
होय. हा हा तरी शिकलास मग हां.
निवांत चालुये.
हा.
मग इकडे कधी यायचं नियोजन?
नियोजन आता लावालोय.
जरा खिचडीची रेसिपी ती सांग बघु.
आं